हॅलो,
हॅलो, आवाज येतोय का ताई?
हो हो, ताई आला आवाज आता.
हा. बोला. हो... झालं. जेवण, वगैरे झालं. आता फिरायला निघालोय बाहेर.
हा, म्हटलं थोडस फिरून... हम्.
हो, ना रात्री थोडं बाहेर निघाला ना. थोडं बरं वाटतं ना?
तर तेच, तर त्याच्यामुळेच.
हम्म, आणि पूरा दिवस मग घरात, राहून पण मग -
हं हं ह, तेच बरं.
मग, थोडस प्रवास वगैरे झाला.
हो, हो, हो ना, प्रवासाात!
हा तेच तर असं वाटतं, नको जायला एक इकडे- तिकडे पण, मग काय गेल्याशिवाय- आल्याशिवाय पर्याय नसतो. कार्यक्रम होता, म्हणून जाव लागलं. बघा आपल्याकडं खूप कार्यक्रम नसतात, याचा
हो, हो ना, आपलं म्हणजे इंडियन कल्चरच भारीय.
बघायला पण मिळत नाही आण ऐकायला बी मिळत नाही.
हो, आणि का आता जर विदेशातलं आणि आपल्या भारताची तुलना केली तर मग भारतात वेगवेगळ्या प्रकारचे गणेशोत्सव असेल. आणखी नवरात्री असेल, दिवाळी असेल.
झालेला आहे तर ह्या दुसऱ्या देशातल्या सगळ्या लोकांना ना आपल्या देशाचा हेवा वाटतं नाही का. की ते आपल्या देशात लोक सारखं म्हणजे करायला बघतय बघा तिथल्या त्या बायका जर आल्या साड्या वगैरे नेसता येत्या म्हणजे त्यांना खूप असा आनंद होतोय. म्हणजे आणि आपलं बघा शिवाजी महाराजांचं जे आहे ना आपलं ते ते बाहेर देशात सुद्धा म्हणतात. आपलं हे काय म्हणतो आपण जयंती साजरे करतात तुम्हाला सांगते गण- -पती ते पण बसवतात एवढं छान आहे ना म्हणजे तस पहायला गेल ना आपलं तरप बाकी काहीच नाही. आणि त्याच्या जेवढ आहे ना म्हणजे ते दुसऱ्या हे लोक आहे ना ते पण आपल्या घे य कायतरी आदर्श घेताय
कशामुळे होतय. कशामुळे होत माहितीय का आपले भारताचे लोक बघा तिथे जॉबला जातात. आणि काही संस्कृती पाडणारे असतात. तर मग ते गणपती वगैरे बनवून त ते बसवतात मग ते आजूबाजूचे कलीग्स असतात त्यांना माहिती पडत की बुवा यानी ग हा मही काय यांच विशेषतः मग गणपतीबद्दल हे लोक त्यांना सांगतात मग त्यानंतर मग तो प्रचार होतो. तो म्हणजे आपला व्यक्ती तिथे प्रचार करायला म्हणजे पुढे ब असं.
पुढे पुढे आणि आपले लोक करतात आणि आपल्या लोकांच बघून बघून आणि ते कर हे महत्वाचं आहे म्हणजे त्यांना ना त्या गोष्टींबद्दल ओढ लागली आणि त्यांना आवडत. त्या गोष्टी म्हणजे बघा त्यांच्यात आहे का काही आता बघा आपल्याकडे
कशी होतात. असं त्यांच्याकडे असा कार्यक्रम होतो त्यांच्याकडे बघाय कस होत होत
आपल्याकडे आणि जेव्हा पतच नाही आपली ही संस्कृती आहे ना.
आवाज अळकतोय ताई तुमचा आवाज अड होय हा. हो आता येतो येतोय.
ह हा ह तर. आणि त्यांनी किती मोठा असा हे अंतर खूप तीन मध्ये.
हो आता मी ना म्हणजे न्यूज म बघितलं न्यूझीलड कडे ना एक असं गाव आहे. तर तिथे ना म्हणजे आपलं हरिपाठ असतो ना हरी - पाठ दोघं टाइम घेतला जातो आणखी मग तिथे दुर्गाशक्त चं पठण होत म्हणजे सगळ्या जे पण आपण करतो इथे नवनाथ पारायण वगैरे असेल ते लोक तिकडे करताय.
आणि त्यां ना कितीन वाटतय त्यांना आनंद वाटतय त्यांना. आणि सगळ्या गोष्टी करतातं.
हो
तसं त्यांच्याकडे काय देव काय नाही ते आपल्याकडे
आवाज खूप अडखतोय ताई तुमचा.
आवाज अडकतय आता येतेय काय?
हा हा आता येतोय, पण मध्ये मध्ये खूप म्हणजे, आवाजच नाही येत मला.
हो काय नेटवर्कचा प्रॉब्लेमय?
हो, होय. नाही पण, काही असो पण तीकडच ना आपल्या कल्चरमध्ये खूप फरकय पण आपली इंडियन कल्चर तिकडे -तिकडे जातयेत त्याचा पण आनंद आहे आपल्याला.
समजल पाहिजे की, आपण ना आपल्या याच्यामध्ये इ अ जन्मला आलोय याचा तर खूप आनंदय, नाही का? हाय जसं आहे तसं कुठेच नाहीे. कुठेच नाही. आपली संस्कृती बघा आपल्या सगळ्या गोष्टींचा कल्चर फिरण तस काय तस काहीच नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे फक् क्त आता आपल्याकडे लग्न केलं तर, आयुष्यासोबत त्याच्यातच संस्कार मानतात, बरोबरय की नाही.
हो हो ना, त्यांचं म्हणजे खूपच ते कल्चर जे तो म्हणजे तो जो एक भागय ना, त्यांचा खूप खराबय.
त्यांचं ते किती पण करू शकतात, बायका पण किती पण करू शकतात, माणसं पण किती पण करू शकतात. ना म्हणजे काही रोख नाही, कोणी काही बोलत नाही.
हा म्हणजे त्या गोष्टीला काही अर्थच नाही, मला तरी वाटत.
हो खरं झा
ना शेवटी आयुष्य आहे ना, आपल्याकड कसं कुटुंब पद्धतीय.
हो, आणि आपल्या इथे हा हो आपल्या इथे हजबंड पण वारले तर, त्यांची आईय त्यांचे वडीलयत ते सुद्धा सांभाळून घेतात.
सांभाळून घेतात, सांभाळतात.
हम्म
करतात. तसं त्यांच्याकडेही त्यांच्याकडे नाही पटलं एका दिवसात असं सगळ्या गोष्टी, देवाचा तर विषयच काय. देव नाही न, काय नाही न, काय नाही न कायच नाही.
हो आणि ते कसं वृंदावनला वगैरे पण गेलो ना आपण, तर अ तिकडचे भरपूर लोक दिसतात आपल्याना, आलेले. सेवा, सेवा, सेवा वगैरे करण्यासा
हो येत्यात त्यांना मग माहिती झालय ना की, यांच्याकडे काहीतरी विशेष आहे. नाही म्हणून ते येतात आता.
हो ते आंतरराष्ट्रीय इस्कॉन संस्था चालू झाली. त्यानंतर मग श्री प्रभू पादांनी ते सगळं तिथे प्रचार वगैरे केला, इंग्लंड मध्ये, यु एस ए मध्ये, मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांना माहिती पडलं, मग ते इथे यायला लागले. आणि पण मग असा एक धार्मिक व्यक्ती आपला भारताचा पाहिजे की, तो विदेशात जाऊन सुद्धा आपल्या भारताचा, भगवानचा, प्रभूंचा
प्रसार करेल आणि तो केलाच पाहिजे आणि तुम्हाला सांगते, एक दिवस असा येईल ना, सगळे लोक म्हणजे आपल्या देवांना मान ते सगळे आपल्या देवांचं करतील असं होईल
हो भरपूर लोक आहेत म्हणजे असे असे असे लोक आहेत ज्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नव्हत की देव पण असत म्हणजे ते असं म्हणायच की एक पॉझिटिव्हटी असते पण ती पॉझिटिव्हटी नेमकी काय कोण आहे किंवा कस आहे ते त्यांना नव्हतं माहिती तर ते सांगतात की आम्हाला जे खूप बरं झालं आम्ही खरच खूप भाग्यवान आहे आणि आम्हाला उशिरा कळल
की हो कळला क देवा बद्दल कळल आता बघा आपल्याकडे एवढे सणवार करतो आपण दिवाळी झालं दसरा झालं म्हणजे त्यांच्याकडे ते नाव पण नाही माहिित ते करायचा तर विषय लांबच आहे त्यांना म्हणजे ह गोष्टींबद्दल माहितीच नाही पण आता हळूहळू त्यांना त्या गोष्टींच माहिती होतना ते स्वतः सगळ करायला लागले आणि म्हणजे बघा आप आपल्याकडचे लोक दुसऱ्या देशात जाऊन राहतात त्यांचं हे घेतात त्यांच्यासारखे कपडे खाणं हे पण त्यां आपल्या लोकांनी श लं पाहिजे उलट ते इंिया येतात आणि सगळ्या मंदिर जोड जोड मंदिर आहेत तिथं दर्शनाला जातात त्या देवाबद्दल जाणून घेतात हे कसं आहे काय आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्यासारखा पोशाख करतात आपल्यासारखं राहतात आपल्यासारखं पोषकत आणि महत्व आणि अति महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपलं जेवण फार आवडतं असं जेवण तर त्यांच्याकडे नाहीच आहे नाहीच जेवणाच जर घेतलं ना म्हणजे त्यांना बघायला पण भेटत नाही ते जेवण तसं त्यांच्याकडे नाही भेटतच नाही ना त्यांच्याकडे काय खातं सगळं हे मैद्याच हे तेच खातात बाकी आपल्यासारखं थोडं खाता
ते कस आपण इथे भाजी पोळी डाळ भात आप पूर्ण जेवण असत आणि त्यांचं काय त्यांच एक वळेस आहे ना अ लंडन मध्ये का पडला होता दुष्काळ त्यामुळे तिकडचे जे लोक होते राहणारे तर त्यांनी हा मैदा त्यांच्या घर फक्त मैदा होता तर मग त्यांनी काय केलं त्याला मैद्याला शेकून घेतलं आणि वर जो भाजपाला होता तो टॉपिक्स म्हणून टाकून दिला बस हे हे केलं त्याने त्याने आणि पिझ्झा म्हणून ते हो म्हणजे ते दुष्काळ पडलेला त्यांना खायला काही नव्हतं म्हणून त्यांनी पिझ्झाची निर्माण निर्माण केला आणि तिकडची जी राणी होती आणि विक्टोरिया तर त्यांना तो आवडला म्हणून त्यांने नाश ड म्हणून तो घोषित करून दिला
घोषित करून दि आपले आणि आपले आप आणि आपल्याकडे सारखं त्यांच्याकडे पिकत पण नाही आता बघा आपल्याकडे एवढा सगळा भाजीपाला असतो सगळे फ्रूट असतात असं त्यांच्याकडे काही भेट नाही सगळ्या काही गोष्टी आता समजा आपल्याकडे काही पाल्या भाजी त्यांना नाव पण माहिती नाही काय का काही प्रकार म्हणजे माहितच नाही ना त्यांना काही
आणि आपल्या इकडचे आंबे अजून सुद्धा तिकडे जातात कुठलेही फ्रूट म्हणा किंवा भाजी आला म्हणा
हो हो आणि आपल्याकडचे वेडे लोक त्यांच आपल्याकडचे लोक त्यां मॅगी खातात पास्ता खातात त्यांच पोट भरत का उल
ते तर ते तर फक्त दुष्काळ दुष्काळमध्ये दुष्काळ पडलेला त्यांना खायला काही जणवतं पोट त्यासाठी त्यांनी ते बनवलं आणि खाल्लं पण पण ते आपण
उलट उलटच करून ठेवलं सगळं
ज अन्न भेटणार नाही मग ते लोक कुपेशीित होते कुपोषित होतील तब्येत उतरेल त्यांची सगळे हडकत दिसतील मग त्यासाठी भजन चांग आहे ना भोजन वाढव
हो हो म्हणून त्यांनी ते खाल्लं आणि आपल्याकडचे लोक खातात घेतात फटवडून एवढं हेल्दी हेल्दी खाणं सोडून देतात बोलायच त ना आपल्या इक आपलं जे इथ मा म्हणजे इंडिया मधलं जे कल्चर आहे जे सवय आहे किंवा जे अन्न आहे किंवा मग सगळ काही सहनवार आहेत ते म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळ्यांपेक्षा खूप म्हणजे खूप चांगला आहे आणि दुसऱ्या तिचं पण ठेव नये आपलं काम आहे
हो नक्कीच नक्कीच हो चल. ताई आपले झाले टाईम धन्यवाद ह खूप छान वाटलं बोलून हो.
करा एक मिनिटाने करा कॉल येतोय हा हां.